आवाज येतोय का, तुम्हाला माझा हा मला तुमचा आवाज येतोय ह नमस्कार हा कशात?
मजेत एकदम मजेत तुम्ही कश आहात? काय चालू आहे बाकी!
काही नाही ठीकठाक चालू आहे सगळं काम ओके आप आपण आज हस्तकौशल्य या विषयावर बोलायचं म्हणजे आपला आवडता छंद, ह अशा विषयावर चालेल ओके.
कला कला म्हणजे ना कला कला विषय म्हणत हो हो चालेल ना तुम्हाला कोणती कला छान होगतेे.
मला मला तसं ना! स्वयंपाक करायला खूप आवडतं जेवण बनवायला छान छान जेवण बनवायचं.
अच्छा हां! म्हणजे तुम्हाला नवीन नवीन काय काय पदार्थ बनवायला वगैरे आवडतं.
खूप आवडतात मला हो नक्कीच, हा तुम्हाला काय आवडतं?
अ मला, म्हणजे, रेसिपी करायला पण मला आवडतात, नंतर केक वगैरे बनवायला आवडतं.
हो, हो.
मैत्रिणीचे गप्पा मारायला आवडतात.
वॉक म्हणजे फिरायला जायला आवडतं मला, वॉक करायला किंवा पर्यटन करायला आवड पण, कलेच्या बाबतीत म्हणाल तर चित्र काढायला वगैरे मला आवडतं.
हो ना अ छान! छान मला मात्र पाककला जास्त आवडते
जोपासता येते का या धावपळीच्या याच्यामध्ये
हो हो म्हणजे कसं आहे की आपण कुठली कला हम् जोपासायची म्हटलं कथीची सुरुवात घरापासूनच करायला हवी म्हणजे स्वतःपासून नंतर घरापासून म्हणजे आपल्याला ला ती जमली काी आवडली का नंतर आपल्या कु कबिना आव का आपल्या कु कुटुंबियांना आवडल्या ना तरच बाकीच्या लोकांना आवडू शकते ना
बरोबर आणि आपल्याला नुसतं एखादी कला आवडून उपयोगाची नेत आपण त्याच्यामध्ये निष्णात होण्यासाठी प्रयत्न पण करायला पाहिजे ना तर त्या कलेला काहीतरी अर्थ राहतो म्हणजे ती पुढे जाते कला आपल्याकडनं आणि आपण आपण आपली कला दुस दुसऱ्यांना पण शिकवू शकतो ज आपण त्याच्यात तज्ञ झाले तर
हो बरोबर बरोबर
बरोबर
बरोबर त्याच्यात मग मला हो हो नवीन नवीन रेसिपी करून बघते आणि म्हणजे अ लहान असताना मी फक्त आईला म्हणजे असं पा ड करायचे वगैरे त्याच्यात मदत करत होती म्हणजे आई सांगेल त्या पद्धतीने चाललं होत पण आता मात्र मी स्वतंत्रपणे एकटीच सगळे निर्णय घेऊन अ ते पापड म्हणजे उन्हाळी वाळवण्याचे जे प्रकार असतात ते सर्व बनवते म्हणजे पापड कुर्डया
ते आता म्हणजे तुम्हाला सगळं स्वतःहून जमत म्हणजे
हो स्वतः स्वतःच करते सगळं सगळं ते प्रमाण वगैरे घेण्यापासून सगळं.
हो ना त्याच तर कसं सगळं म्हणजे एक योग्य प्रमाणात सगळं मोजून मापून घ्यावं लागतं ना म्हणजे त्याच्यात काही अंदाज आणि करून चालणार नाही. मला तर त्या गोष्टी खूपच कठीण वाटतात.
हा नाही ते कसं आहे माहितीय का? कठीण सुरुवातीला वाटत कोणती गोष्ट पण आपण जरा दोन तीन वेळा करून बघितली होता चुका पहिल्यांदा दुस यंदा पण तिसऱ्यांदा मात्र आपल्याला परफेक्ट यायलाच पाहिजे म्हणजे येतच आपल्याला.
अच्छा म्हणजे मी पाप ड ही वस्तू तर मला असं म्हणजे मी स्वतःहून कधीच म्हणजे कधी तरी असं केलंय की बाबा ते तयार नाही का मिळत सगळं. म्हणजे तयार पापडचं पीठ मिळत आपण फक्त मळायचं आणि त्याचे करायचे. पण मग त्याच्यात ती मजा नाही ना जे तुम्ही आता स्वतःहून तुम्ही म्हणता सगळं तुम्ही प्रमाण घेऊन वगैरे करतात.
हो हो हो हो हो उडदाचे पापड आहे मग त्याची डाळ आणण्यापासून डाळ आणायची परती अ असं छानपैकी एखाद्या कोरड्या अ कपड्यावर घेऊन ते अशी थोडी गाळून घ्यायची म्हणजे त्या पूर्ण ती पावडर काढून टाकायची आणि नंतर ते दळून आणून नंतर मग त्याच्यामध्ये ते पापड मसाला मीठ तेल वगैरे टाकून आणि ते बनवायचे पापड.
आणि मग ते मळताना पण ते आधी काहीतरी घट्ट मळावं लागतं ना?
खूप घट्ट बन मळवावं लागतं म्हणजे ते अगदी ते पीठ असतं ना ते पीठ असं कांडावं लागतं खलबत्यात
बरोबरं म्हणजे ते असं बोटाने दाबलं पण नाही गेलं पाहिजे एवढं घट्ट मळायचं. आणि मग कुठून कुठून ते खालबत्ताच्या दांड्याने कुठून कुठून म्हणजे माझी आजी करायची बाबा ते बारीक. असं मऊ करायची त्याला ते.
हो बरोबर. आणि अशे छान त्याच्या लाट्या बनवून आणि ते पापड करायचे केल्यावर ते उन्हात वाळात घालायचे.
मग आणि ते लाटायची पण एक कलाच असते ना. चांगला गोलपापड जमायला पाहिजे तो फाटायला नको. त्याच्या कड्या कडा अशा पातळ लाटल्या गेला पाहिजे.
हो हो. हो आणि आणखीन ते नागलीचे पापड बनवण्याची तर ती वेगळीच पद्धत असते. ती भिजवून नागली भिजवून त्याला मोड आणून आणि ते पीठ दळून ते नागली दळून आणून आणि नंतर ते खिशी घेऊन अशी बनवाव लागते ते ना नागलीचे पापड ते कुर्ड्यांची अजून वेगळीच पद्धत.
प आपल्याला आपल्या पूर्वीच्या लोकांनी सांगितलं. पण आपल्या पूर्वीच्या लोकांनी हे शोधून कसं काढलं असेल ना हे. कि बाबा नागली भिजून मोड आणलं कि त्याच्याच सत्व वाढतील आणि मग ते छान पापड होईल मग त्याचा कोंडा काढला त्याचा रंग छान दिसेल. हे त्यांना कसं सुचलं असेल ना आधी?
कसं आहे माहिती का कसं आहे. कि पूर्वी बायका म्हणजे आश्या काही नोकरी वगैरे करत नव्हत्या. बायकांचं जीवन म्हणजे काय होतं घर चूल आणि मूल एवढ्या पुुरताच मर्यादित होत ना बायका त्याच्यामुळे मग तेवढ्यात तेवढ्यात मग काहीतरी व आपल्या कुटुंबियांना काहीतरी दिवसा पण समजा भूक लागली तर काहीतरी हो खायला असं तेव्हा आत्ताच्या सारखं नव्हतं ना नूडल बनवा. आणि कुरकुरेखा हे असे प्रकार नव्हते.
हा ना म्हणजे घरी ज्या वस्तू असतील त्याच्यापासूनच किती सुंदर काहीतरी वस्तू बनवून द्यायचे पट आणि सगळं पौष्टिक शुद्ध असायचं सात्विक असायचं. आणि झटपट बनवून द्यायचे पोट पोट भरीच पण ना.
हो हो. हो नक्कीच हो आणि आणखीन ते हे असत बटाट्याचे पापड. नंतर उपवासाचे पापड असतात साबुदाण्या्याचे फक्त. काही साबुदाणे बटाटा मिक्स पापड असं हे खूप आवडतं मला बनवायला आणि
पापड्या बनवायला आवडतात त्या येतात मला बनवता. साबुदाान्याच्या नाही का त्या म्हणजे पळीनी टाकतात. हा तो एक प्रकार पदार्थ येतो मला, म्हणजे घेऊन आहे वाळवणामध्ये नंतर ते वडे बनवता येतात ते आपले चणा डाळीचे असतात ना. ते वडे जमतात बनवायला आणि आवडतात आणि मेन म्हणजे त्या गोष्टी कशा आहे की पावसाळा येतो उन्हाळ्यानंतर मग तेव्हा पाऊस असतो बाहेर जाऊ नाही शकत. काम खूप असतात शेतीवाडीचे मग घर घरी जे भाज्या नसत तेव्हा मग घरात जे उपलब्ध असत त्याच्यापासूनच सगळा स्वयंपाक बनायच. च ना, मग त्या दृष्टीने ते टिकाऊ पदार्थ बनवायचे.
हो हो. हो मग त्याच्यापासूनच तो वड्यांचा शोध लागला असेल ना. त्यावेळी असंच मग परिस्थिती होत असेल की पाऊस पाऊस आला खूप किंवा आज घरात काही नाही भा जेवण बनवायला असं तर मग काय करायचं? प्रत्येक वेळा बाजारात जाणं तर शक्य नाही मग त्यापेक्षा मग घरातच असं काहीतरी बनून साठवणीचा पदार्थ बनवून ठेवायचा. कि जो आपल्याला कधी वेळ अवेळी कामात पडेल असं नाही का, हो
पण म दुसऱ्या दुसऱ्या कोणत्या पदार्थ जमतात? म्हणजे हे वाळवणीचे पदार्थ सोडले तर
अ हे असतं आपलं लोणचं असतं साखर आंबा आहे ते पण बनवतात ना साखर आंबा आपलं कैरी असते चांगली पक्की कैरी पक्कीने कच्ची कैरी घ्यायची मोठ्या, मोठ्या आणि त्या छान धुऊन पुसून त्याला अजिबात पाणी नको रायला आणि मग त्याच्यावररचे साल काढून किसून त्याचा साखर आंबा करायचा साखर घालून तंस केशर, साखर असं घालून खूप छान होतो साखरांंबा आणि मुलांना मग काय भूक लागली का खातात हो, हो साखरऐजी गुळ पण घालू शकतो
अच्छा म्हणजे कधी कोणाला साखर नको होता याच्यापेक्षा गुळ बरा म्हणतात ना
हो मग पूर्वी गुळ गुळच टाकायचे ना पूर्वी साखर कुठे होती.
बरोबर हा! छान चव येत असेल ना त्याला पण, खमंग चव येत असेल छान!
हो खूप छान चवय आणि त्याच्यात ना आपलं साजूक तूप घालून खायचं खूप छान लागतं
अच्छा किती छान ना साजूक तूप घालून खायचं मला माहिती नव्हतं ते
नाही खूप छान! लागत खाऊन बघा एखाद वेळी हा बरं हे तर झाले आपले वळवणाचे पण इतर पण पदार्थ करा मला खूप आवडता म्हणजे पुरणपोळी आहे रशी भात पुरणपोळी अ तरळणाचे पदार्थ सगळे असं करून माझ्या फॅमिलीला किंवा माझ्या मैत्रिणींना वगैरे असं बोलवून ह किंवा माझे नातेवाई कोणी त्यांना बोलवून त्यांना खाऊ घालायन मला खूप आवडत.
बापरे! एवढा पुराणाचा स्वयंपाक म्हणजे किती घाट घालायच असतो. पुरण बनवल्या बनवण्यापासून मग ते कुर ड आहे भजी त्याच्या बरोबर हवी मरशी हवी
हो हो हो
पण एक मजाच असते त्या गोष्टींना या हॉटेलमध्ये पदार्थ मिळतात त्याचा काही सरच येणार नाही या गोष्टींची सर त्याला येणारच नाही!
खरंच आहे खरंच आहे आणि ते एक वेगळं समाधान असतं ना आपण आपल्या हाताने बनवून आपल्या फॅमिलीला जेवा आपण जेऊ घालतो आणि त्यांना जो आनंद होतो की खूप छान बनवलं
बरोबर.
असं म्हटल्यावर जो आनंद होतो
त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधानच आपल्याला सगळं देऊन जातं तर तुमच्याकडशी बोलून खूप छान वाटलं पण!
हा मलाही तुमच्याशी बोलून खूप छान वाटले धन्यवाद!
धन्यवाद!